मी आवाज क्लिअर येतोय ना हा मला पण येतोय तुमचा हम्म काय चाललय बाकी ताई तुमच उन्हाळी वाळवण विळवण सगळे काम झाली का तुमची?
अ हा झाले ते आता
अ संप हो का हा मग काय काय बनवताव तुम्ही.
कुरवड्या ज्वारीच्या पाप पापड असतात. हो हो गव्हाच्या कुरड्या बनवल्या त्याचा खूप वेळ असते म्हणजेच त्यात बाकीचेच काम घरात सोपे वाटतात गव्हाच्या कुरवड्या करायचं म्हणलं की
तर तो जरा मला गव्हाच्या कुरडया मला खायला तर खुप आवडतात पण कधी केल्या नाही हा तर जरा सांगा कशा करतात.
अ काय ना आपल्या घरचे आमच्या तर घरचेच गहु राहत्या. त त
होय काय ह म्हणजे त्याला काय असं विशिष्ट काय जात वगैरे गाव्हाचे हाच गहू पाहिजे तोच असं काय असत.
तसं काय नाही तसं काय नाही पण आपल घरच गहु असेल तर ठीक बाजारामध्ये गहू कसं वेगवेगळ्या पद्धतीच खर्चाय येतेत ना आम्ही तर घरच्याच गव्हाचं करतात ते घरचं गहू घेऊन भिजू घालायचे दोन-तीन दिवस
तीन दिवस भिजत टाकायचे
तीन दिवस भिजत टाकतोत आम्ही मग ते भिजल्यानंतर त्याच्यात थोडसा
नाही पण ते आता गह जेव्हा तुम्ही भिजत टाकता ना मग त्याचं काय पाणी वगैरे बदलायचं असतं आपल्याला
हा बदलायचं ना थोडं पाणी नाही बदललं तर मग त्याचा वास येतो येतो ना त्यामुळे मग बदलायचं तीन दिवस भिजत होता आम्ही मग सकाळी पाणी घातल्यावर संध्याकाळी काढून द्यायचं ते रात्रभर राहिलेलं पाणी हा नवीन पाण्या टाकायचं आणि ते नवीन पाणी टाकलेलं असते मग ते रात्रभर भिजून मग परत दुसऱ्या दिवशी काळी ते पाणी काढून द्यायचं असं तीन दिवस करायचं च त्या दिवशी मग थोडे गहू ते भिजले की मग ते मशीन मध्ये काढून घ्यायचे आणि मग त्याचा चीक वेगळा होतंय
म्हणजे मग मशीन म्हणजे कसली मशीन लागते त्याला
काढायची मशीन असते एक वेगळीच
हो म्हणजे आपल्या मिक्सरवर वगैरे नाही होते ते
अ मिक्सर वर होतात म्हणत पण त्याच्यामध्ये खूप वेळ पण असते आणि असं राडा पण होऊन जात त्याच्यामध्ये सगळं मी कधी मिक्सर वर नाही केलं पण ऐकलंय असेल
हा हो का नाही मला तर काय माहिती नाही म्हणून विचारलं तुम्हाला मी
करतात वाटत मग ते चीक वेगळा राहतय पा मग त्याच्यात ते चोथा वेगळा राहत मग चोथ त्यामुळे तुम्ही सांडगे वगैरे करू शकतात त्याचे गव्हाचे आहेत ते आणि जे चेक आलेला असता यात पांढरा पांढरा सगळा चिक येते ना तो अजून एक दोन दिवस भिजत घालायचा
तो पण भिजत घालायचा
हा म्हणजे कोणी कोणी रात्रभर भिजत घालते दुसऱ्या दिवशी लगेच करते पण आमच्यात घालतेत एकाच दुसरा दिवस मग त्याच्यातून पण पाणी काढायचं ते राहिलेलं मग तेच्या मधल निघून जातय मग पूर्ण आस पांढरा आस ते चिख रा
हा म्हणजे ते वरचं पाणी गाळून काढायचं का?
च पानी काढून द्यायच तेच्यामध्ये नवीन पाणी टाकायचं आसं करायच हा नंतर न मग ते आसं झालंय काय कोणी कोणी रात्रभरच आस कोणी कोणी एक दोन दिवस भिजतय म्हणजे ते गव्हाच्या हेग च्या वर राहतय चिकाच्या हेच्यावर हा ते घराच्या हा गव्हाच्या हेच्यावर कॉलिटीवर आवलंब राह मग ते दुसऱ्या दिवशी परत भांड घ्यायचं. हा आता सरळ सा मिक्सरामध्ये तेन स्वच्छ ते ना आमच्या गावाकडे चुलीवर वगैरे राखत हा या सगळ्यामध् ते सगळं गॅसवरच हाय त्यामुळ आमच्या इथं चुलीवरच करत मग तेच्यासाठी ते उन्हाळ काम करण्यासाठीच एक वगळी चूल मांडलेली आस
आरे बापरे हो आसं पण आहे काय?
करतात हा बाकी तेच्यावर भांडत कोडीगोळा पातेल्यामध्ये करताय. आम्ही आमचं तसं भांडे आहे ना भांड्या भांड्यात करतो.
हा
च्यामध्ये ते आदन ते ठेवायचं मग चांगलं आदन येऊ द्यायचं आणि ती चीक आस तर थोडसं मीठ टाकायच चवीनुसार तेलात आणि ते चिक राहीले झालेला असत
नाही पण आता आपण तुम्ही तो समजा चीक आहे तो चीक घेतला का मग त्याला पाणी वगैरे किती किती ठेवायचं काय आसं काय प्रमाण नाही?
हम् प्रमाण म्हणजे आता तो चीक किती झालाय तेच्यावर प्रमाण आहे आमच्यात एक डब्बा आहे मग तो अर्धा डब्बा असेल तर मग ते आहे अर्धी कळशी किंवा एक कळशीभर पाणी ओतून ठे ठेव
हा नाही आता समजा तुम्ही चिक धरा एक एक सांगते मी तुम्हाला चिक मोजलं समजा आता एक त्याला तर छोटं पातेल चीक झाले म
हा दोन पातेलं पाणी ठेवायचं हा चिकाच्या दुप्पट आणि थोडसं काढून ठेवायचं ते बाजुला जर अस प्रमाण माहीत नसेल तर थोडं हा थोडं कमी झालं तर ही आपण त्याच्यावर वरवर टाकू शकतं तर हा हा हा म्हणजे पाण्याचा जास्त पाणी झाल्यावर आपण काढायला नाही येतय ना पण कमी झालं तर आपण थोडं वर वर टाकू शक आणि मग ते चिकते टाकायचं आणि त्याला हलवायचं आणि हलवली खूप असं वि नाही हलवायचं असं पट पट पट हलवून द्यायचं ते कारण थांबून थांबून हलवलं की ते गुटळ्या होतात ना त्याच्यामधे हा गुटळ्या नको व्हायला मग ते पटपट पटपट हलवावं लागतं मग कोणीतरी एक जण ओतणार ते एक जण ते भांड धरणार आणि एक जण असं हलवत राहणार हा दोन तीन माणसं ह लागत्यात
हो बरोबर समजा एखादयाने पातेल आणि ते एवढं मोठ्या प्रमाणात घ्यायचं म्हणजे त्या हलवायला पण भर
हा भरपूर लागतय सगळं अस शिजतयं लगेच शिजतयं त्याला अस ठेवायचं नाय लगेच हे होतय असं पंधरा पंधरा पण मिनिट लय जास्त होतेत असं हलवुन ह हलवत आपण ज्या वेळेस हालवत असतात ना त्यावेळेसच तो अर्धा निम्मा शिजल्याला अस
हा हा हा हा मग नंतर मग काय झाकण वगैरे ठेवून वाफ घ्यायची का
हा थोडस एक वाफ घेऊन दयाय घ्यायची मग त्याचा थोडासा कलर चेंज होत त्या आहे त्या चिकाचा ना थोडासा चेंज होत
हा त्याच असं मला वाटत काय ट्रान्सपरंट वगैरे होत अस
ह थोडस जास्त चकाकी येतेय मग ते हा ते हलव कशाटी झुरत हाय तो तेच ना बाकी सगळं सा पण असं पापड झालं किंवा पापड्या झाल्या लगेच करू शकतात
हो हो हो
मुग भिजवल्यापासून मग तेवढी
ते गहू बजायचं तीन दिवस गहू भिजवायचं पुन्हा तेच चिप नाय आणि म नंतर ते गरम गरम असतानाच टाकायच का ते
गरम गार पण झाल्यावर मग ते असं कुरवड्याचं जे भांड असतंय ना काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतेत त्याला माहीत नाही
सोऱ्या बोलतात त्याला आमच्याकडे चकलीचा साच्या त्याच्यातच करतात ना त्या हा हा हा काय काय लोक अस
जास्त दाब द्यावा लागत नाही ना ते पटपट पटपट होऊन जाते त्याच्यातून खाली पडत ते असं गोल गोल लागत
खूप आहे ना ओ मी माग एक असं युट्यूबला एक बघितल एक दोघ जण असे नवरा बायक होते आणि ते ना भरपूर टाकतात ते कुरडे असे फटाफट फटाफट फास्ट दोघं आणि मग मी विचारलं म्हटल का त्यांनी काहीतरी म्हण ते साडेसातशे रुपये काहीतरी किलो
हो हो आणि किलो ममध्ये पण थोडसच बसतय
ते म्हटले क्युरिअरच्या अस त्यांनी काहीतरी ऐंशी रुपये सांगितला साडे सातशे काय आठशे माझ्या लक्षात नाही जास्तच सांगितला मला वाटतय साडे सातशे काय आठशे रुपये किलो आणि पण ते पण ते काय एक किलो पण नाही, आम्ही पाठवणार दोन दीड काय दोन किलोच्या वरच तुम्हाला घ्यावं लागेल, अर्धा किलो एक किलो पण नाय म्हणजे क्वांटिटी पण जास्त तर घ्यायची. आणि किलो ला असं काय आणि ते येऊपर्यंत काही येईपर्यंत वगैरे, त्या तुटतात, फुटतात मग आम्ही जबाबदार तर मी एवढ्या लांबून येणार.
वाळल्यानंतर ना कस त्याचे तुकडे निघते ना आणि त्यातल्या त्या जास्त शिजवताना जर कमी, झाला तुमच्याकडून शिकतेय तर मग ते लगेच तारा तुटतात त्याच्या,
हा नाही ते काय बोलले समजा त्यांनी जरी, क्युरियननी जरी पॅक केलं तरी पण त्या येईपर्यंत तु टू शकता. तात ना अश्या मोडतात तर मग ते म्हटले आम्हीं मी नाही घेतलं म्हटलं, जाऊ दे माझ्या मुलीला खूप आवडतात ते, खूप म्हणजे खूप तर मी म्हटलं असंच बघत होते व्हडिओ, त्याच्यामध्ये आलं. मग मी त्यांना म्हटलं त्या ते म्हटलं एक किलो नाही पाठवणार भरपूर आणि एक माझी पुण्यात ती मैत्रिण आहे. आ ती पण वी ती पण अशी जरा सुगरण आहे. जळगावची आहे ती. तर मला म्हटले, ते बाई म्हणजे मुलीची डिलिव्हरी झाल्यावर काय बाकीचं काय खाता येत ना तांदळाच्या पापडमध्ये मिरची वगैरे असते. ते तिखंट तर ह्याच्यात त्यानुसार मीठ राहते. त ना तर ती पण म्हटल्या नंतर म्हटली कुरियर वाला नाही मला जायला जमत नाही, नाही असं करता करता ते राहिलच मग मुलगी माझी गेली सहा महिन्यात बाळ झालं पण त्या काय कुरडया मला भेटल्या भेटल्या नाहीत. मुलीला हा आया असतं असं
हा ते कसं राहतंय आपण जिथं राहतो तिथून जरी घेतलं तर तिथल्या तिथं तर द्यायला घ्यायला कसं लगेच जवळचं होतं असं कुरिअरनं पाठवायचं म्हटलं की कुरिअरवाले कसं पण आणतात.
हा मग तेच बोलल्या जे आम्ही पाठवतो कुठे ते म्हणले तुम्हाला पैसा आम्ही पाठवू शक हो. पण ते येईपर्यंत तुमच्या कडे ते जर चुरा वगैरे झाला तर मी असु दे ना चुरा झालं तरी आम्ही खाऊ त्यात. का एवढं आता फुटलं तर काय पण मग त्यांनी ते अट घातली काय एक किलो नाही पाच होणार जास्त त आणि काय म्हणजे ते काय तर साडेआठशेच्या पुढंच मला पडत होतं किलो माग तर मग मी म्हटलं जाऊ दे, मग मुलगी पण बोलली नको मम्मी एवढं महागाचं वैगरे काय ते तुट फुटे मग आणि त जे जळगावची म्हणजे जे ओळखीची मैत्रणी आहे ती अशी खूप छान बनवते. आणि तिचे पदार्थ पण चांगले. कधी गले तर जाऊ दे आपल्याच मैत्रीणच. चा फायदा होईल? म्हणून तिला बोलले दे बाई तर हो बोलली उद्या देते, परवा देते, मग देते मग मला वेळच नाही. कुरीयर करायला कोण नाही. मला घरातून बाहेर पडता येत नाही. नाही असं करता करता राहिल ओ ते. हा ते करायचं वाटतं खूप पण हे आता एवढं तुम्ही सांगितलं इतकी आणि मेहतन पण बघा ना केवढी आहे ना मग आणि त्याला दोन माणसं पाहिजे म्हणजे
हो ना. हा. ते असं स्वतः हा तो आपण हलवून कारण ते ओतच ओतच ओतच त्यामध्येच ते हलवावं लागते नाही तर मग गाठी होतात. आणि ते हात सगळे गळून जातात. हा एकाना हा एकाना होता ओटायचं नाही.
ते बरोबरच आहे. मग नाही बाबा म्हणजे असं कधीतरी बघितलं पाहिजे, शेजाऱ्यांनी वगैरे मदतीला घेऊन एकत्र केलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून दोन, तीन किलो एकदाच. म्हणजे सगळ्यांचे एकत्र होईल ना असं केल तर
हा. हा म्हणजे, असं शहरामध्ये तसंच करतात ना? असं, की आमचं आम्ही आमचं करू लागायला या आम्ही तुमचं करू लागायला येतो.
हा. आता आम्ही पहिले जेव्हा दुसरीकडे राहयचो ना, तेव्हा ताई तिथे पण असं होतं कुठला पण पदार्थ करताना आम्ही ठरवून आज माझं उदया तुझं. पण ते फ्लॅट मध्ये राहायला इथे ना, सगळे दार लावून करत तो आपल्या पण मदतीला आपण बोलावलं तरी येत नाहीत आणि त्यांच्याकडे पण बोलवत नाही आपल्याला., बरं ह बरं मी काय म्हणते ताई, चला आपला आता वेळ झाली. खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून धन्यवाद. हा हा चालेल कट करा फोन आता ताई. हम्म तुम्ही कट करा करा.
हो हो.
हा.